ज ते ग
हो माझी वॉईस येते तुला?
हा येतोय बोल.
म्हंटलं आता तू रिकामे असलीस तर बोलूया तुझ्याशी थोड.
होय होय.
तर काय करत होतीस?
काय नाही पण निवाांत बसला का गार वाऱ्याला.
तर मला काय मी पण गार वारायलाच बसले म्हंटलं काहीतरी आपल्या फ्रेंडकडून जुन्या रेसिपी किंवा कुठले काही चांगले पदार्थ माहिती असतील तर काढून घेऊ.
हो हो चालेल ना कोणती रेसिपी पाहिजे तुला सांग आत्ता सांगते मी.
मला एखादी अशी चटक मटक रेसिपी सांग मला असं चटपटीत खाऊ वाटले.
चटपटीत म्हणजे काय? म्हणजे आता तुला लाइटली खायचंय? काय पोट भरेल असं खायचंय काय?
खायचंय मला चटपटीत खरं चटपटीत
मग तू काय फ्राईड राईस वगैरे ट्राय करतेस अंडा राईस वगैरे ट्राय करतेस मग लगेच होईल.
चालेल सांग ना अंडा राईस सांग बरं अंडा राईस.
चालेल आता बघ सिम्पल सांगते लई त्रास करून घ्यायचं नाही. आता सकाळचा भात असेल तुझ्याकडं.
हाय मस्त पडलाय.
हा मग सकाळचा भात काही कर त्याला चांगला सुट्टा मोकळा करून घे.
हम्म फडफडीतच आहे रे म्हणून तर खाल्लं जाईना.
बर बर मग आपण अंडाराईस करूया. काय करूया? एक कांद्याची पात आहे.
हय कि.
हा कांद्याचे पात घे आणि एक कांदा घे बारीक कांदा चिर किंवा जसा क्यूब मध्ये तुला जसा आवडेल तसा चिर असं काय नाही बाबा बारीकच चीर किंवा चोकोनी चीर बारीक कांदा चिर आणि, जरं तुला आवडतं असतील तुझ्यां आवडीनुसार भाज्यांत टाकूं शकतीस म्हणजे टमॅटो टांक किंवा कायं अ कुणांला आवडते त्यांच्यानुसारा हि टांक म्हणजे आपणं घरी करं
फक्तं गाजरं टाकते बाबां मला फक्तं गाजरं
अ भाज्यां नाहीं टाकायच्यां म्हणंद भाज्यां नाहीं टाकायचं. टाकायंचा मी कांदा टोमॅटो बोलते टोमॅटो आवडतं असलातरी टोमॅटो टांक हा मंग कांदा टांक बारी चीर कांदा भरंपूर घे दोन अंडे घे आणि कांदा आहे दोन तीनं कांदे घे कांद्याची पेस्ट बनवायची पेस्ट म्हणजे कांदा चांगला भाजूंन घ्यांयचा त्यांच्यामध्ये कांद्याची बारीक हीरवीगार पांत कापलेली थोडी एक दोन चार टाकायचं
हां
हां आणि चांगलं मिठ घालूंन हालवायचं परंत त्यांच्या अ कायं करं थोडीशी हिंग टांक थोडंसं हळंद टांक किचन किंग मसाला असलां तर टांक फ्राईड राईस किंग मसाला एक चमचा टांक आणि थोडीशी आपली लाल तिखंट आणि मिठ टांक
ठीक आहे
ओके त्यानंतर नां हलव चांगलं एकजीव होऊ दे आणि मंग अंडी फोड त्यांमध्ये
हां
अंडी फोडलीस नां की पूर्ण त्यांची असं भुर्जी टाईप होतंय
हां मंग पहिले भुर्जी करूंन त्यांत टाकली तरं चालतं नाहीं
आ मंग तीच नां चाललंय पणं भुर्जीच करतोय आपणं भुर्जी केलीस नां पणं कायं करायचं भुर्जी करूंन त्यां टाकायचं नाही
मंग
वरं एकदंम बिघडतोय
अच्छां
तुला ती टेस्टंच येणारं नाहीं तूं फ्राईड राईस खाल्यांस
मा काय
हे भातकालवलाय असं होईल फ्राईड राईस बनवतांना भुर्जी म्हणजे टाकलीचं नां आणि पूर्ण भुर्जी सुटसुटीत होऊ द्यांयची नाहीं
ठीक आहे
हां म्हणजे ज्यां वेळेस ति जरं रांग रीवी टाईपमध्ये असतं त्यां माहितय मसाल्यांमध्ये घातल्यांनंत पन्नास सात टक्के शिजलेली असत्यां
हां
त्यांस राईस घालायंचा
हां
आणि राईसमध्यें पूर्ण मिक्स करायचं चांगलं
हा
मंग राईस गरमं करायंचा राईस मध्यें पूर्ण मिक्स केल्यानंतर एक त्यांच्यावर दोन तीनं मिनिट बारीक गॅस वरं झांकून ठेवायचं आणि त्यांला चांगलं उलू द्यांयचा त्यांच्या मंग कायं होईल अं उमरल्यानंतर नं एकदंम बेस्ट असं हे होईल म्हणजे फुललं तो भात आणि एकदंम सगळं म्हणजे सगळ्यां तांदळांला ती भुर्जी सगळीं लागेल नां
हा
ह मग ते झाल्यानंतर न एक पाच मिनटांनी गॅस बंद करायचा आणि गरम-गरम स हा झाला झटपट फ्राईड राईस
अच्छा
आणि मग तू जर मग आता तु मला म्हणलीस की चिकन फ्राईड राईस पाहिजे वगैरे असं जर अस मग साॅस तू तुझ्या आवडीनुसार टाकू शकतीस हा मी हे घरच्या सारख सांगितलंय आता त्या अंडा फ्राईड राईस मध्ये तुला सांगते. अ ह्यो कस बिना साॅसचा झाला जर तुला साॅस हवा असतील. ज्यावेळेस आपण भुर्जी बनवतोय अंडी फोडायच्या आधी त्यात सॉस अर्धा चमचा टोमॅटो केचप, चिली सॉस टाकायचं.
हा
याच चांगलं आहे आणि मग अंडी फोडायची त्यात अंडी फोडल्यानंतर मग सांगितलं अस साठ टक्के अंडी शिजवायची म्हणजे आता इतकं टाकल्यार ग्रेवी जास्त होणारच. बरोबर आहे त्याला पूर्णच फटफटीत करायच नाही ते पूर्ण ग्रे हे करायचं नाही मग त्यानंतर राईस टाकून चांगलं उमलवायचं म्हणजे सगळा शिजू द्यायचा असा केलीस भात एक नंबर होतोय आणि शेजवान चटणी आवर्जुन टाक तु त्यामध्ये.
ती पाच रुपयाला येते तीच ना?
हा शेजवान चटणी आवर्जुन टाक.
ठीक आहे चाल
ते खूप
आणि अजून एखादी काय तर पे पिण्यासाठी म्हणजे असं हलकं रात्री माझ जेवण पच चल असं काही तरी सांग सोडा वगैरे किंवा
प्यायला म्हणलीस ना सोडा वगैरे मला काही इतकं जमत नाही एक लिंबू सरबत आपल्याला जमतयं. आणि शेक वगैरे मी बनवू शकते फळांचा. आणि आता कस आंब्याचा सीजन आहे त्यामुळे मी शेकच बनवलेला त्यामुळे मी शेक सांगू शकते तुला खरंच खूप जेवणानंतर एक स्वीट डिश म्हणून तू शेककड बघू शकशील.
पण मग जर अंड खाल्लं आणि अंड्यावर दूध खाल्लं तर मग ते हे होणार नाही का पॉंइजनच होणा होणार नाही का?
हो बरोबर आहे होणार गं तुझं बरोबर आहे. पण मग असं कर ना अंडा राईस सकाळी खा आणि शेक संध्याकाळी पी.
मग शेक सांग बघू?
हा शेक तर एकदम सोपा आहे अ आंबे कापायचे अगदी कस क्यूब मध्ये कापायचे. ते तुला माहितच आहे. कापायचं सगळं त्याचा रस सोलायचा आणि मिक्सरमध्ये टाकायचा. ज्युसर असला तर एकच नंबर आहे तुझ्याकड त्यांच्यानंतर न आंबा कि कि गोड आहे आणि किती सपक आहे त्याच्यावर अवलंबून तू सुख साखर टाक. म्हणजे आंबा जर खूपच गोड असेल तर साखर कमी टाक आंबा जर मग कमी गोड असेल तर तू साखर जास्त टाक साखरचं प्रमाण जास्त ठेव.
ठीक हे, हां.
वेलची टाक. सुगंध येण्यासाठी अ थोडी वेलचि टाक आणी अ तु तुझ्या आवडीची अगदून काय काय घालू शकतेस आणि थोडं गरम करायचं दूध आणि गरम केल्यानंतर कोमट म्हणजे तुझा अगं करंगळी बुडेल म्हणजे बुडशील करंगळी इतकं गरम करायचं फक्त.
मग तिथ आपण कंडेन्स मिल्क टाकू शकतो काय, म्हणजे कंडेन्स पावडर म्हणा, कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पीस
आपलं म्हणजे असलं वापरण्यापेक्षा घरचं दूध वापर ना. तुला तो फ्लेवर पण ये
त हे नसते सॅटी मध्ये असते कंडेन्स मिल्क म्हणजे फॅटी मिल्क. देचना फ्रत जास्त येते म्हणजे फेस जास्त होते क्रीम मिल्क ग! क्रीम मिल्क.
क्रीम मिल्क हा, क्रीम मिल्कच घ्या आता मला कळल क्रीम मिल्क, हा ग्रीम मिल्क शकतेस तू आणि ते मिल्क टाकायचं त्यामध्ये. आणि तुला जर जर त्यामध्ये फ्लेवर वगैरे पाहिजे असतील मँगो व चॉकलेट,
मँगो पल पण टाकू शकतोय ना?
पल्पच पल्प आपण टाकणारच आहे ना पल्प टाकलाच की ऑलरेडी.
पल्प म्हणजे तसा पल्प नाही ग आता
म्हणतो ह बघ माझ्याकडे काय अ आंबा. इकडं ओरिजिनल आंबा आहे मग पल्पची काय गरज आहे ना.
पल्प म्हणजे तिथल डेकोरेशन साठी यार.
डेकोरेशनसाठी म्हणतेस वय मी डेकोरेशन व गेलेच नाही ग अजून आपली रेसिपी चाललोय रेसिपी बघ आणि रेसिपी सांगते‌ आणि त्याच्यानंतरग तू ठरव की पल्प टाकायचा का नाही नंतरच बघतू. आधी मी सांगते ते बघ, अ त्याच्यामध्ये आता तू आपण काय काय टाकलं मँगोचा सगळा पलक टाकला. शुगर टाकली, अ थोडीशी इलायची पावडर टाकली त्यानंतर ना अ मग काय करायचं दूध टाकायच आणि हे झालं साध म्हणजे हे फिरवायचं. आणि हे शेक तू म्हणजे हा शेक तयार झाला. पण फ्रिजरला लावायच थोडा वेळ सेट होऊ द्यायचं त्याला थंड आणि लावताना कसं म्हणजे वाढताना कसं करायचं फ -ग्लास घ्यायचा. त्याच्यामध्ये क्यूब टाकायचे कशाचे?
आईस क्यूबज.
टाकायचे आणि त्या चेक ओतायचा. आणि शेकची क्वांटिटी कशी ठेवायची खूप जास्त पा तळ ही नाही आणि खूप जास्त घटही नाही असं ठेवायचं आणि परत त्याच्यावर वगैरे टाकू शकशील ह्या एक झाला. त्याच्यानंतर ह याच्यामध्ये तू काहीही ऍड करू शकतीस. आता हे जर तुला चॉकलेट हवा असेल चॉकलेट फ्लेवर तर फिरवताना तू च डार्क चॉकलेट टाकायचं डेअरी मिल्क वगैरे काही टाकायचं नाही.
हा डार्क चॉकलेट तर आहे सोड.
डार्क चॉकलेट तू त्यात टाकू शकशील आणि
टाकू शकते.
नोट्स- नोट्स तर सगळ्यात बेस्ट. मला वाटते नोट्स टाक, चॉकलेट टाकण्यापेक्षा.
नट्स म्हणजे शेंगदाणे?
अरे! ड्रायफ्रूट्सला गं.
हा, हा. मग ड्राय फ्रूट्स बोल ना. मला वाटलं नट्स म्हणल्यावर शेंगदाणे. आल्मंडस म्हण ना.
ड्रायफ्रूटस टाकू शकशी दाखू - टाकू शकतीस तू. पिस्ता, काजू, बदाम एवढच. मणुके वगैरे काही टाकायचं नाही. आणि याचा क्रश करून तो आधीमध्ये टा टाकू शकतीस. किंवा तू वरून म्हणजे क्रश करायच फक् आणि वरून डेकोरेशनला टाकू शकती. परत ते तुला हे माहितेयत, ते अ ह. आईस्क्रीम मध्ये असतात बघ, आपल्या.
काय?
ते मणूके असं हे अ
रेड- रेड कलरचे मनूके?
हा, त्याला काहीतरी नाव आहे की? ते मला नाव माहीत नाही. ते वरून नाही का टाकत ते आईस्क्रीमवाले.
जेरी.
हा चेरी.
चेरी. जेली, जेली, जेली. जेली सारखी चेरी.
टाकलीस तर अतिउत्तम. वरून टाकायचं. हा, अ गं यार. टुटी फ्रुट टी. आता नाव आठवलं. टुटी - फ्रुटी टाकायची वरून. आणि अ थोडेसे डेकोरेशनला पण अ क्रश करून अ हे टाकू शकत. आपलं, काय काजू, बदाम, पिस्ता. आणि एक नंबर शेक होतय. आणि फ्रीजला सेट करायचा आधी आणि त्यानंतर मग चालू करू शकतीस तू.
ठीकय, मी नक्की ट्राय करेल. आणि तुला सांगेन.
हो, हो, चालेल. कॉल कर मग तू त्यावेेळेस मला. हा.
हो, चालेल. बाय.